हॅलो,
हॅलो हॅलो नमस्कार
नमस्कार. हा.
ते काय तुम्ही? तुम्ही कशा आहात?
आवाज येतोय का माझा तुम्हाला?
म्हटलं, हो हो एक तुटतोय.
हा हा बोला ना काय म्हणता? ह.
हम, हम नाही त्याच्याखाली मुलांचं मोबाईलवर खूप लक्ष असतं. मोबाईल वगैरे खूप बघता. खूप टेन्शन येतं, अभ्यास करत नाही. काही नाही. आणि सारख मोबाईल वगैरे त्यांना पॅरेंटस पण वेळ देत नाही. ठेवती पण नाही खूप सध्या प्रॉब्लेम झाले मुलांबद्दल तर
हो सध्या आपण बघितलं तर बघितलं तर मुलं म्हणजे अशा संभाषणामध्ये कमी अभ्यासामध्ये कमी आणि मोबाईल आणि टीव्ही मध्ये इतके अ त्याच्यामध्ये घुसलेले असतात कि त्यांना अगदी चुलून बाजूला नेलं तरी त्यांना शुद्ध नसेल की मुलं मोबाईल मध्ये घुसतात इतकं त्या मोबाईलचा वेळ लागलेल्या आहे मुलांना आणि मला वाटतं की याच्यासाठी आपण पालकच सगळ्यात जास्त जबाबदार होत सगळ्यात म्हणे सर्वस्वी आपण पाल जबाबदारवी ह्या त्यांच्या परिस्थितीला आपण काय करतो अगदी अगदी आपण काय करतो मुलांना आपलं काम होण्यासाठी मुलांच्या हातात मोबाईल देतो घे बाबा एकदासा बघ पण माझं काम होऊ दे आणि तिथून जी सवय सुरू होते. मग मुल नं तर ऐकत नाही दिल बकल कि त्यांना ती व्यसन व्यसन जडते. मुलांना मोबाईलच
के
तेच ना आता कोरोना कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सगळ्या शाळा बंद होत्या. तेव्हापासून मुलं तरी मोबाईलचे ऍडिट झालेत अक्षरशः व्यसन लागले त्यांना की शाळा ऑनलाईन झाल्या मुलांना सगळे अभ्यासक्रम मोबाईलवर यायला लागले. त्यामुळे पालकांकडे काही पर्याय नव्हते. मोबाईल देण्या पलीकडे बाबा मोबाईल घे पण अभ्यास कर. शाळेचे वर्ष पूर्ण होऊ देत. तुमचा आवाज नीट नाही येतय कट होतो आवाज
यचं जास्त आपल्या सार कस करत होत कर
हो तेच ना मुलं अभ्यास कमी आणि मोबाईलवर खेळत जास्त व्हायचा त्या वेळेला कोरोनाच्या वेळेस सुद्धा पण मग इथे आपण पालकतो
ह एका आईची काय चुकी असते तिचं काय म्हणणं माझं कामावरून जाईल. आणि तोपर्यंत ब रोज मुलालाी सवय लागत ज तो एक तासल त कोण लेज कामवरत कसत बरोबर कामआवरल निदान तीन चार घंटे तरी लागतात स्वयंपाक धुन भांडे वगैरे तोपर्यंत तो मुलगा मोबाईलच बघत असतो.
बरोबर ब आपण आपल्या कामात घुसलो की,
ह
आपल्याला भान राहत नाही.
बिझी होऊन जातो आणि नंतर आपण काय ओरडतो हा विच ना
ण सांगावं करत होतो की मु मोबाईल बघतात मुलं मोबाईल बघतात पण अरे ण सुरुवात करून देतो आहे आपण फरून जातो त्यासाठी काय मुलांना वेगळे वेगळ्या वेगळ्या खेळांमध्ये
थोडा वेळ दिला पाहिजे लो मुलांना पण त्यां पण कोण आहे बर सांगा बर आजी बाबा आहे ठीक आहे पण त्यांना बाहेर मातीशी संपर्क नाही त्यांना खेळणी नाही वगैरे नाही काही प्रकारच नाही ना मुलांना मग ते उठत सकाळपासून चहा चहा बिस्किट किंवा नाश् करण्यासाठी पण आम्हाला मोबाईल जेवायचं असलं तरी मोबाईलला स्कूलमध्येध्ये जायचं नाटक अस तरी मोबाईल मोबाईल सोडून मुलांना परटच्यावरती जर हे केलं मुलांना तर मोबाईल नाही बघायचा तर मुलगा पण म मोबाईल बघणार आणि पॅरेंट्स काय करता मुलांसमोर अभ्यास करता आणि मोबाईल घेऊन बसत तो मुलगा अभ्यासाला लक्ष लागल का मुलाच
अगदी बरोबर
हा त्यांची मम्मीच मोबाईल बपते तो मुलगा कस अभ्यास करल डिस्टर्ब तर होतच ना
अर्ध मोबाईल मध्येच लक्ष असत मम्मी काय करते
हा हो हो आणि मोबाईल बाजूला ठेवला जर अभ्यास घेतला तर मुलाच पण पुढे जातो आई पण त्याला वेग घेतती दोघांचा न होतो ना म्हणजे मुलगा पण विसारतो बय माझी मम्मी पण मोबाईल नाही बघत ते ब अस मग मुलं काय करतात
आपणच आपली प्रतिमा त्यांच्या समोर अशी ठेवतो की अरे तू तुझं कर मी माझा वेळ ह्याच्यात घालव असं नसावं मुलं अभ्यास करताना पूर्णपणे लक्ष त्यांच्या अभ्यासावरच हवं मोबाईल तुमचं जे काही गोष्टी आहेत त्या तुम्ही बाजूला ठेवा आणि पूर्ण फोकस मुलांकडे आसावा.
पूर्ण फोकस असावा आणि त्यांना वेळ देणं खूप इम्पॉर्टंट आहे. ते हल्ली आता आईवडील तर वेळच. देत नाहीत. जॉब ला जाता परत ते. घर बगरे असत बघा घर पागच्या प तिकड नाही चा फरक. ते रुटीन खाय ते आले त्यांना मोबाईल दिल जेवण वगैरे केल झोपले परत दुसऱ्या दिवशीच रुटीन चालय. त्या त्यांचं आवरलं टिफीन वगैरे झाला चाले जॉब ला वेळ आहे. कसं सांगा बर.
बरोबर. तेच ना मुलांना कसं आहे. हा बोला ना मुलांना कस. आहे आपण. वेगवेगळे खेळ शिकवले पाहिजेत मैदानी. खेळासाठी त्यांना कुठेतरी वाव दिला पाहिजे. तुम्हाला रोज. शक्य नसेल आठवड्यात ना एकदा आणि. आता कसं आहे. आपण आपल्याला वेळ. असेल तरी आपण. अशा खूप साऱ्या कोचिंग क्लासेस आहेत. अकॅडमी आहे. जिथे मुलांना बुद्धिबळ क्रिकेट किंवा कॅरम या सर्व गोष्टी शिकवतात आग पण घरात. सुद्धा आपला कामाचा वेळ. बाजूला ठेवून. ह्या गोष्टी मुलांसोबत खेळू शकतो. कोण बुद्धिबळ खेळू शकतो, सापशिडी खेळू शकतो, लुडो आहे. कॅरम आहे. म्हणजे घरात. आपल्या घरात सुद्धा मुलांना हेच. तरी त्यांच्या बुद्ध तिला पण होय चालना देऊ शकतो. मोबाईल. अ सोडून इतर अनेक गोष्टी आहेत आप
पण तुम्ही वेड लावू शकता मुलांना म्युझिक च पण वेड लावू शकता आपण संगीत वगैरे शिकू शकतो किंवा गवळ भजन आहे भजन आहे भजनात शिकू शकतो आपण धार्मिक करू हो मुलांमध्ये तर मुलांमध्ये ते शिक तू आहेसस नाही आणि मुलं ऐकत नाही. जर आपल्यातच पालकांमध्ये जर आवड निर्माण नसेल तर मुलांना कस काय सवय लागल ओ मुलांनी जर देवापाशी दोन तास, मुलांना एक दोन तास नाही, अर्धा तास जरी घेऊन बसल, रोज मुलगा उठून देव भक्ती करेल, देवाचे दोन शब्द बोलेल, त्याच्यात पण नॉलेज आहेत. चालू कर ना, पण मग हल्ली ते करायला कोणीच नाही मानत. नाही. तवय
नाही तेच कोणाकडे वेळ नाहीये, त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या कामात कामामध्ये व्यस्त असतय, एकदा च माझ काम होऊ देत आणि मोकळं होऊ देत असा आम्ही पालकांचा आई आता वडील तरी दिवसभर नोकरीनिमित्त बाहेर असतात. त्यामुळे त्यांचा प्रश्नच नसतो, म्हणजे राहिल जबाबदार कोण घरात? ती आई. आपण मुलांना अजून वेगळे बिल्डिंग ब्लॉक्स असतात किंवा अजून वेगवेगळे लू डो किंवा हो चित्रांची जुळवणी
आहे परत तुम्ही तुम्ही माती माती असते ना माती? मातीपसून मुलांना खेळणी बनवायला शिकवू शकतं ना मातीचा किती उपयोग होतो कसलं फळ बनतं किंवा छोटी छोटी भांडी बनतात.
बरोबर मुलांना
सांगते चूल वगैरे गणपती बनू शकतो, हां मातीचा पण खूप छान उपयोग करू शकतो ना मुलांना पण मग ते करायलाच नको आहे तर आमचं खेड्यात तर ठीक आहे खेड्यात मुलं वगैरे ते सगळं तुम्हाला सांगते ते मातीशी खेळात त्यांचा मोबाईल पण नसतो परत होमवर्क पण कप्ट करण ठीक आहे थोडं पार घ्यायचं असं दिवसात आम्ही पंधरा वीस मिनिटात घेतो आम्ही काही नवीन मोबाईल देत नाही असं नाही पण त्यांच्या ऍक्टिटी खूप आहे माती शिक खे नाही किंवा सायकल ये न येईल परत मित्रांमध्ये जाण येईल
त्यांच्या शरीराला व्यायाम सुद्धा झाला पाहिजे ना तेव्हाच तर ते खाल्लेलं अन्न पसेल त्यांना भूक लागेल नुसतं एका ठिकाणी मोबाईल बघून बघून एक त्या डोळ्यांची खराबी मेंदू करावी शिवाय वाढतं वजन मुलांच आणि मुलांमध्ये मग
आलच्या मुलांना गॉगल लागण्याचं प्रमाण जास्त वाढले पाहिल
तेच ना आणि मुला लठ्ठपणाण कितीतरी प्रमाण वाढत चालेलं आहे एका मुलगा बसून राहतो तो आलतच नाहींतच मोबाईल व असतात मुलं
सासंदास परत पा ब आणि पालक काय करता गे बा मोबाईलच्या भागाने तरी खातो जेवतो मोबाईलच्या भागाने माझा मुलगा जेवतोय मग फोन कवाय ना पा तो एक तास नाही तो दोन तास बसतो जेवायला पण हळूहळू हळूहळू जेवण करणं आणि मोबाईल बघणं असं चाललंय सगळ्या
तेच ना, खूप असं अ असं अ विचित्र परिस्थिती आहे.
लठ्ठपणाचे प्रका तर का वाढले? सगळे
हो मुलं जास्तीत जास्त मोबाईल, हो जास्तीत जास्त एका ठिकाणी बस मोबाईल बघणं, आणि अ त्या पद्धतीने
हो
म आणि ज खा खाण्यापिण्यातला बदल, बरोबर एकंदरीत मुलांची जी जीवनशैली आहे, ना तीच बदलली गेली पाहिजे त्यांना शारीरिक व्यायाम करायला शिकवा. त्यांना मैदानी खेळ खेळायला द्या. त्यांना बागेमध्ये घेऊन जा, जेणेकरून ती हिरवळ बघून डोळ्यांवर, मेंदूवर, जो परिणाम, चांगला परिणाम होतो. हे
आपण तुम्हाला एक सांगू का? तुम्हाला एक सांगू का? आपण म्हणतो खेड्यातली मुलं एडी, एडी पण नाही ते माग रिलेटिव्ह राहतात. जे आई वडील करतात, ना त्यांच बघून ते कप घेत पाऊर घेलाे मातीशी रिलेटेड काम कर पण अस खूप दूर आहे खेड्यात वर्ग भरतात. आणि जर शशष वर तो मोबाईलशी खूप कनेक्टेड
बरोबर. अगदी बरोबर. हो. खूप छान वाटत तू तुझा सोबत बोलून धन्यवाद.
धन्यवाद ठीक आहे